हा.
हो चालू झाला.
होग पाऊस तुमच्याकडे आला का?
हा हा.
हो का?
हम्म. पाऊस चालू झाला.
हो जोरात आहे का ग?
हम्म नाही बर बर हे.
बाई तुमच्याकडे तर इन्वहेटर आहे आमच्याकडे तर सोयचं नाही अगं मोबाईलला. चार्जिंगच नाही टिकत अ गं.
होणा.
त्याला हे चालू असतं ना. त्यामुळे कि काय खाल नेट चालूच असतं.
हम्म.
गणिमत माझ्या पोरांना तरी समजा असं मोबाईल बघण्याची सवय नाही आहे.
चांगली गोष्ट आहे ना.
हो बाई खरंच माझ्या मुलांची मोबाईलची सवय सुटून गेली.
हम्म.
नई हे लहान मुलीची तरी सुटली ना?
हाव.
मोठ्यांना कसं पण कव्हवर केला जातो.
हो.
लहानना तर कसं मी सांगून पण कळत नाही ना.
हम्म.
अबाची मध्यंतरी तुला सांगते मी तिने ना. मोबाईल घेतला तर जेवण करायचं. मोबाईलचे इतके दुष्य परिणाम झालते तेच्यावर.
तेच ना.
खूपच. पण गणीमा तिची मनानेच ती मी ते सवय तरी सोडून दिली मोबाईल बघायची. नाही तर मग मला तर खूप अवघड झाला असत अगं.
होव. उद्या काय संडे आता.
भाई उद्या तर खूप दिघणार आहेल आत.
तेच आहे ना.
तुझ्या मुलीला तरी आज शाळा होती म्हणून तुझा थोडा धिंगाणा कमी होता. ते उद्या घरी राहिलीतर मग, हा? थोडा रेंज मध्ये या ना थोडा रेंज चा प्रॉब्लेम दाखवतय गुतवतोय तुझा आवाज.
हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो हेलो हेलो